हा आता जॉईन झालात ना नमस्कार. तर म आता आपण जर तू विचारता तसा केला ना की आपल्या शरीराला चौरस आहाराची गरज असते बरोबर.
बरोबर.
जर तुम्ही केवळ शाकाहारामधून मला असं वाट ते की हे आपल्या श शरीराचं पोषण होत नाही.
नाही तसं जरा बघितलं तर तसं होऊ शकतं. दादा ज्याच्या त्याच्या विचार सरणीवर हे सर.
हो.
आता शाहाकाहार म्हटलं तर तुम्ही सादं मूंग, मटकी अ वटाणे म्हणा
दाडी सगळ्या
दाडी थोडफार दाडी सोडून द्या नाही फक्त नाही हेच अ फक्त वरवर जे ऊसड वगैरे जे म्हणत ना आपण
हा.
एवढं जरी तुम्ही भिजवून खाल्लात ते म्हणजे एकदम भरपूर प्रोटीन असतं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर एक शेंगदाणे
मी अ माझे डायटिशियन आहे ना त्यांचा सल्ला घेतलं होता. तर डायटिशियन मी तीन बदलल्यात. एक माझी हरियाणाची होती ती माझी क्लासमेटच होती. अ एक दोन फेसबुकवरती आहेत. आता त्यांच नाव घेणे योग्य ठरणार नाही कारण आपण रेकॉर्डिंग करत आहोत तर माझ्या दोन चांगल्या प्रसिद्ध डायटिशियन आहेत कि त्या चांगल्या मोठ्या-मोठ्या हॉस्पिटलमध्ये. अ म्हणजे सेलिब्रिटी लोकांना डायट देतात. तर त्यांचा सल्ला असा आहे किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार की आपण जे हे जे सांगत आहो ना यात यामध्ये जे प्रोटीन आहे हे नगण्य प्रमाणात आहे तुलनेमध्ये अंडी, पनीर चिकन प्रॉन्स, फी मच्छी यामध्ये जास्त आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एका अंड्यामध्ये सहा एम जी हे येतं. आणि दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम याच्यामध्ये फक्त एक ग्रॅम हा एक उसळमध्ये एकच येत आणि तुलनात्मक जर किरणत येत त्याच्यामन जास्त आहे.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
मग तुम्हाला ते किती खावा लागेल मग तुम्ही तेवढं खाऊ शकता का?
नाही ते तेवढं डायजेस्ट होत नाही म्हणजे पचत नाही तेवढं. ते हा शक्य तो ते गरम पडून थोडं पोटामध्ये त्रास होतो.
हा मग याच्या मागचं काय आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आहार हा प्रत्येक घराची सम हे असतं तुमच्या तुम्हाला लहानपणापासून सवय लागलेली असते शाकाहार असो कि माांसाहार असो. पण मुख्य तो वर म्हणजे हेच्यामध्ये भारतीय पाश्चात्य जाग संकड्या जगामधून जर हे केलं ना तर जास्त प्रमाण या लोकांचं आहे की शाकाहारापेक्षा मांसाहारामध्ये प्रोटीन्स हा. आणि जगामध्ये ऐंशी टक् के लोकं हे शाकारी नसून मांसाहारी
मासाहारी
आपण आपल्या ज्या समजा देवभोडेपणा म्हणा, श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा यामुळे आपल्या आहारावर जो परिणाम होतो ना तो आपल्या जीवनमानामध्ये आपल्या याच्यावर परिणाम करतो आता सादी सरळ गोष्ट आहे तुम्ही पनीर जर पाहलस
हा पनीर एक बेस्ट नाही जर म्हटलं सर हे प्युअर व्हेजिटेरियन आहे की त्याला काही चालत नाही अंडे मांस वगैरे काही तर प्रोटीन सोर्स म्हटला की पनीर हा सर्वात सर्वात बेस्ट हा चांगला सोर्स आहे म्हणजे तुम्ही समजा काही ते वीस-पंचवीस रुपयाच जरी घेतलं तरी ते पन्नास ते साठ ग्राम
नाही तुमचा गैरसमज आहे हा आमच्याकडे एकशे चाळीस रुपये पाव आहेत चांगलं आणि शुद्ध पनीर
हा म्हणजे सत्तर सत्तर रुपयाचं ते एकशे पंचवीस ग्राम आला हा मग तेवढं काही पंचवीस तीस रुपयाच येल
हॅलो हॅलो आवाज गेला तुमचा.
हॅलो.
हॅलो आवाज येतो.
येतोय सर.
हो, येतो येतोय.
हा बरं.
बरं आपण स्वस्त किंवा महाग हा विषय नाहीये अ तुम्हाला प्रत्येकाच्या घरची परिस्थितीनुसार प्रत्येक जण आपल्या आहारामध्ये
बरोबर बर. आणि प्रत्येकजण ए कस डाईट फॉलो नाही करू शकत. सर्वांची परस स्थिती सेम नसते.
जगामध्ये आहे ना भारत त्यामध्ये जे ओबिसिटी म्हणजे ज्याला लठ्ठपणा म्हणतो. किंवा याच कारण माहित आहे का, आपण भारतीय लोक कार्बोहायड्रेट्स कर्बोदके जास्त घेतो आहारामध्ये. तुमच्या मागे खरखर आवाज येतोय झाडूचा थोडंसं ते बंद करा.
हॅलो. येतोय आता?
हा बोला. हा ये‌ नाही आता नाही येत. एक आता समजा आपण जेव्हा विचार करतो कि माझं घरामध्ये मी हे खातो, समोरचा तो खातो जे खातो पण प्रत्येकाला वयानुरूपी एक विशिष्ट कॅलरीची गरज असते, ऊर्जेची गरज असते. आणि आपल यात चुक कीच्या धारणांमुळे कदाचित इच्छा असूनही लोक खात नाहीत. आता मला एक समजत की बाबा हे जे
हा एक थोडं वय झालं, की हा थोडं देव दहन्यून होऊन जातात. पूजापाठ थोडे जास्त करायला लागतात. जे या गोष्टींकडे बाकी दुर्लक्ष करून टाकतात.
हा. एक प्रत्येकाच एक बघा सार्वजनिक आयुष्यामध्ये जे मोठे मोठे लोक आहेत ना सेलिब्रिटी आहेत. ना जे तर यांचं एक आहारात मी बघितलं का त्यांचा आहार जो असतो ना त्यांच्याकडे त्यांना तीन, चार जणांचा स्टाफ असतो. ते त्यांना सांगतात. हे खा, ते खा, असं रहा. ते आता चिरतरूण राहतात. मला एक म्हणजे सांगायच तात्पर्य सध्या अमिताभ बच्चन एवढं ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचं वय आहे त्याचं. त्याचे काम करायचे दिवसभर सारखं सकाळपासून त्याच काम सुरू होतं. पण तो कधी थकलेला दिसत नाही, पण आ आपला बावीस तेवीस वर्षाचा मुलगा आहे ना, आता माझ्यासोबत माझ्यासोबत जे काम करणारे आहेत. आता मी अ बरेचदा फिरतो ना तर ते नऊ साडेनऊच्या नंतर थकायला लागतात. त्यांचा चेहरा पडतो आणि मी रात्री साडेबारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत तरी एकदम मस्त, उत्साही असतो मी, तर मला माझ्यासोबत ते म्हंटले सर तुम्ही काय करता? म्हटलं माझं जे आहे रूट
रुटीन डेलीचं जे रुटीन आहे ते फिक्स हवं. जे जेवणाचा वेळ, हा
खाण झोपण्याचा वेळ मी सगळं पाळतो म्हटलं. पण माझ्या या याचं एक रहस्य म्हटलं असं की मी व्यायाम करतो आणि आहारावर माझं पूर्ण नियंत्रण आहे. मी साखर ही नव्वद टक्के बंद केलेली आहे.
बरोबर साखर हे पाहिजेच नको.
हा गरज नाहीये.
तसं साखर म्हंटली की भरपूर घातक आहे.
हो मला चहा भेटला तर भेटला, नाही भेटला तरी मला काही फरक नाही पडत. अ मला असं पाहिजेच हा काहीच हे नाहीये, मग त्याच्याऐवजी मी माझे फळस खातो खजूर खातो शहद घेतो. याच्यामुळे माझा माझा करचेचा माझी जे शरीराची गरज आहे ती हे होत आहे.
हा शक्यतो सर डायरेक्ट चाय माझी पण पूर्ण कम्प्लिटली बंद आहे. म्हणजे भेटली तर भेटली तसं काही गरजेचं नाही.
हा.
म त्यानंतर हे जे फुटाणे वगैरे असता हे डेली मी सोबत आपल्या बॅग मध्ये ठेवतोच.
बरोबर बरोबर आहे आणि मला एक समजत का हा तुम्ही हे जे पा म्हणजे पाकिट मिळतात ना जसं की हे हल्दीरामचे किंवा गोपाळचे हे जे तुम्ही नमकीन खाता ना याच्याऐवजी तुम्ही फुटाने खाणं सर्वात चांगलं आहे. शेंगदाणे खाणे खाऊ कच्चे शेंगदाणे
हा त्यानंतर एक चिक्की जी म्हट पली शेंगदाण्याची गोळााची
ती पण चांगली आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही ज्याच्याऐवजी टाळू शकता जे खायला पाहिजे. त्यांना काय होतय का तुमचा आहार पण चांगला राहतो आणि तुम्हाला तुम चां म्हणजे असं कोय मी बाहेरचा खाल्लं नाहीयेत. रक्त वाढतया आणि हे सवय जर लागली ना तुम्हाला म्हणजे तुम्हाला तुम्ही तुमचं सुदृढ आरोग्य राहतं.
बरोबर म्हणजे एतुमचं ए वय वाढत नाही जस आहे तस थांबलेला
हा.
मतार पण लवकर येत नाही.
हा.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
मी तर आता समजा चालायचं म्हटलं न तर माझ्यासोबत मी शर्त लावून सांगतो की मी दहा किलोमीटर नॉनस्टॉप आताय आताही आताही चालू शकतो आता.
छान छान आहे.
म्हणजे आमचा मॉर्निंग वॉकचा जो ग्रुप आहे ना माझ्या ग्रुपमध्ये एक पंच सत्तर वर्षाचा माणूस आहे.
तो त्याच्यासोबत आहे ना एका वीस वर्ष म्हणजे अ बीस सेकंड तेल्या मुलाने शरत लावले होते. का म्हणे आपण शेगाव आमच्यातून शेगाव शेगावला पैदल वारी करतात. म्हणे तुम्ही माझ्यासोबत चालला त्याला काय वाटलं होतं की पंच्याहत्तर वर्षाचा म्हातारा आहे ते सोबत चालायला लागले दहा किलोमीटर गेल्याचे, बारा किलोमीटर गेल्याच्या नंतर तो पोरगा बसला हा आमचा जो माणूस हो तना हा चौदा किलोमीटर चालत गेल्या नंतर त्यांना अक्षरशः सगळ्यासमोर पाया लागला म्हणे. किंवा मला मानवी तुम चुकलं म्हणे मी स्वतःला जवान समजतो पण तुम्ही माझचे जवान आहे म्हणे तरुण आहेत.
आता तसं बघितलं तर आमचं तेच आहे कंपनीमध्ये कंटिन्यू आम्ही तीन-चार, चार ते पाच किलोमीटर फिरतोच.
हम्म.
कारण सुपरवायझर असल्यामुळे सर्व बघाव लागतंय हा टोकतो तो टोक सर्व एवढे मुलं असतात दीडशे पौणे दोनशे सर्वांवर लक्ष ठेवावं लागतं. म त्यामुळे फिरण आमचाही चालू अस
हम्म. अंग मे अंग मेहन्यात पाहिजे अंग मेहन्यात शिवाय काही हे नाही आहे. आणि आजार तुम्हाला म्हणजे खुप्प असं पुढे चालून होऊ नये म्हणून आणि आजारपणा असून वाचायच असेल ना तर तुमचा आहार आणि विहार
डेलीचा थोडंफार तरी चालणं हवं.
हो मी चांगलं ना म की माझं माझं डेली सात किलोमीटर मॉर्निंग वॉक असतो सात तीन किलोमीटर जाणे साडे तीन किलमीटरने येणे.
आणि त्यानंतर म्हटलं तर मग एक फक्त सकाळी उठल्यावर जर गरम पाणी घेतलं तर ते एकदम
हा तर मग मी तेच करतो. हम्म गरम पाणी म्हणा किंवा चीआ सिड म्हणा किंवा मग सब्ज बीज म्हणा हे माझ्या आहारामध्ये आहे त्याच्यामुळे माझं वजन कंटिन्यू
बी पी, चरबी हे सर्व नियंत्रित असतं.
हो हो मला आता मी माहिती आतापर्यंत मला कात म्हणजे मागच्या सात वर्षापासून पण कधीच ऍसिडिटी झाली नाही.
आता जेवण पण आता मी लगेच माझा आठ सवा आठ पास जेवणो करतो संध्याकाळच्या वेळे मी जास्तीत जास्त दोन उकडलेली अंडी किंवा मग त्याच्यासोबत दोन उकडलेली अंडी ऐसतातच किंवा मग मूंग जे उकडव मोड आलेले किंवा मग मटकी नाहीतर मग संध्याकाळी फक्त आपले म्हणजे थोडेसे पिस्ते त काजू एक ड्राय फ्रूट्स वगैरे समजा नाही तर बस नाही तर मग काहीच गरज नाही बा पण संध्याकाळी मी फळं खात नाही रात्री ते फळं खायला नाही पाहिजे खूप सारं. म्हणजे मी पाडत असतो हो ठीक आहे कॉल डिस्कनेक्ट करा आणि परत लावा.
ओके.